हॅलो हा म्हटलं काय? चालू आहे
काही नाही बा अज आराम चालू आहेय
आराम आहे आहे काय आज
हा तुमचं काय? चालू आहे.
झाला बा टास्क पूर्ण तुमचा किती? राहाला
असं तर आमचे ते ब्ल्ये म्हणजे बॅग गेले तीन आता.
सतरा झाले काय?
हा पण ते बाई म्हण ते बॅग गेले म्हणत ते डबल कराय लागत. म्हणतात ना.
आम्हाला तर काही आलं नाही तसं आता आमची बी काही काही झिरोस तर होते ते आपण फोन लावतो त उचलल्याने जा बोलल्याने जा
हा मग ते बाई म्हमटलंय पाहिजे असं अर्चनाने फोन केला एक वेळेस तर ते उचलला नाही त्या बाईले एक वेळास फोन केला उचलला नाही. आणि डबल परत फोन केला तर अर्चना. ती उचली मग तीन झाले की नाही ते बॅग गेले मग ते बाई म्हणत कि ते परत कराव लागत हो ना.
हो काय?
हा तर बॅक गेल म्हटलं बा मग त्याच्यावरर झिरो झाचालं म्हंटलं ते मग आता तुम्हा हा झिरोचेेतात कि तुम्हाला किती? येणार
आमचे झिरोच व्हालालंय पण ते आता ते का आपली ते कांडी आहे ना ते पूर्ण करायची सबमिट
ते समिट पूर होता होत होत आलं म्हणजे पूर्ण झालं तुमचं आलंच ना की माझं पूर्ण झालं म्हणून
हो ते मग पूर्ण झालं हा.
मग आता ते ते बाई म्हणतात बाई बॅग गेले ते पूर्ण कराय लागत. म्या विचारलं त्या बाईले मिटलं बाई तसे मला जवळ झाले म्हटलं पण बॅग गेले म्हटलं त्यातले दोन
बरं
ते बाई म्हणत मग डबल कर म्हणत कॅल तिच्यावरच.
बर ती बाईलावु राहिला मला फोन हा हा सधच लाव राल ते तुमचा अलताते
हो का? बरं मग डबल करीन मी तुम्हाला फोन हा.
ती शीतलबाई काय? म्हणती ठेवा ना
हा हा
मला